हॅलो.
आवाज येवू रायला न.
हा रेज मधेच मी बाहेरच य.
हा खात आला का?
हा आला ना.
मला वाटल कॉल लागतो का नाई का णू वापस.
लागण मग आता एक एक जणी पाच नंतर
हां हां.
काय केलत आज?
आज काम काय आज दिवसभर पाऊसच चालू होता. वरती गेलो आणि वापस आलो.
हा हा तुमच वरच काम आटपेल हे का?
नाही बाई आद्र प त्याची पळ राहिलीच दिवसाच पण जाण झाल नाही.
हा राहेल ये का?
हां.
हा का आद्रकित गौवत झाल का?
आद्रकित कमी गवत पण ते डाळिंबाचीे वेटलास नी गवत य.
आ ते दोन हे का निंदाला.
नाही नाही आद्रक बेडवणीच आहे ना पण मग ते एके बेडला डाळींबची कलमा झाड यती आण दोन बेडला अद्रकय.
हां हां.
आपण कार्य अँप मधून हे पण शिकलो ना. मुलीसाठी शिक्षणचं, का महत्त्वाचे आहे आता इथून पुढच्यासाठी.
हां आणि मुलीना स्वतःसाठी सक्षम कसं बनावं.
हं परत अ - म्हणजे मुलीला लग्नासाठी मुलीला शिक्षणासाठी अनेकदा कानाकार दिले जाते. पहिले आता आपल्यालाच होत झाली दहावी बारावी झाली कराचा लग्न. बारावी त नाहीच आठवी.
म्या दहावीतच झाली.
मग आठवी ला गेला म्हणजे आईवडीला वाटतं होतं आई वडीला पेक्षा पण समोरच्या लोकाना असं वाटतं होतं कि नाही आता मोठ झाली लग्न करून.
हा प मग आता तसं नाहीे ना.
मग आता आपल्याला आता आपण शिकतो. तोय ना तरी पण असं अजून काही ठिकाणी आहे.
हा ज्याच्या कडं समजा. अ - शिक्षणाच पोहोचेलच नाही अजून. तिथं हा हेचं आता समजा. जाती भेत नाही त्याच्यात आता आपल्याच गल्लीला, या्या खालच्या गल्लीला,
तेचं न -परत होईल.
खालच्या गल्लीला गरीब - गरीब लोकांचं तसंच राहत ना.
हम, आणि भिलवाड्यातल्या, पोरी पण आठवी नवी झाल्या की लग्न त्यांना शाळा कुडून शिकवून देतील.
शाळा शिकून देत नाही ना, लोक गरिबी मुळं शिकून देत. नाही आणि आता पुरीच हे असंही पुरीला बाहेर समजा आपल्या गावात तसं धरून घ्या सातवी पर्यंत शाळा हे. ज्यांच्याकडे पैसे, ते इंग्लिश स्कूलला पाठवू शकते आपण मग ज्यांच्याकडं नाहीहेस मग ती सातवी, पासूनच शिक्षण बंद करून टाकते ना आता इतक्या लांब आ लोकाची सोच कशी आहे इतक्या लांब नको पोरींला, गदाण्याला पाठवायला. आता डायरेक्ट, बारावी पर्यंत नाही. पाठवू शकत ना.
आता आता उलट शिक्षणाची गरज आहे ना आता आपण नाही शिकलो पण आता आपण शिकू राहिल पुढं.
शिकू राहिलोना ना आपण. पण आता समजा आपल्या गावात आठवीपर्यंत, आपल्या गावातचं बारावीपर्यंत शाळा झाली. तर, पोरायला बाहेर जायची गरज पडणार नाही.
नहीना.
हम, झाले पाहिजे ते पण मग सगळेच इंग्लिश स्कूल म्हणल्यावर गरीब लोकायचं पण नाही हे होऊ शकतं तेचं. येत मोठली शिक्षण आतापासून शिक्षणाला पैस लावायचा. आणि मग पुढं मोठले शिक्षण झाले तर, मग आ तर, हे तुमच्या वरूनच पाहून घ्यावर दीदी कितीरी पैसे लागत्यात.
अग उठलकी
हम्
हे बाहेर राहणं एवढं सोप्प हे का?
मग. सगळंच बाहेर, सगळं महागच राहतं ना ओ!
हाव.
हॉस्टेलमध्ये राहायचं म्हणल्यावर जेवण शिक्षणाचे अलग, हॉस्टेलचे अलग, जेवणाचे अलग.
पेन, पेन्सिल, ते मोठेमोठे बुक, मोठेमोठे रजिस्टर, सगळ्याच याला पैसे लागत, अन आपण, आता ती गर-आता काळाला गरज आहे ना ती!
काळाला गरज आहे की, शिक्षणाची गरज आहे, आणि असही ते शिक्षण आहे, त्याला विचारते आणि शिक्षण नाही त्याला तर समजा ते मागच पडले.
तेच ना ग! त्याच्यासाठीच ना, मुलीसाठी. मुलीसाठी चांगली नोकरी शोधायसाठी, समजा आपण हीच धडपड करतो ना शिक्षणाची?
हा.
आता सामाजिक विकासासाठी सर्वात महत्वाचे काय आहे? सगळ्यात महत्वाचं हेच ना आता मुली स्वतः पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, अ-च-दोन्ही चाकं कशी पहिले गाडीची दोनी चाकं शेती, मुली पण आता इथून पुढं करते ना?
करत्याच. आणि आजूक पण बऱ्याचशा अं-बायकाचे आशे विचार आहे का? त्यांनाही, अ-समजा ही मुलगी ही नाही का, परक्याचं धन राहतं. आणि हिला काय शिक्षण करून आणि हिला लोक लोकाचंच होऊन जातं ते, पैसे येईन तर लोकच्याच तिथं जाईन. अशे विचार आहेत, बऱ्याचश्या बायकाचे विचार आहे आज पण हे. हा. मंग, एवढं शिकिवतो आपण तिला अन आपला काय फायदा आहे त्याच्यात, हे फायद्याच्या दृष्टकोनानं लोक कं पोरीला शिक वत नाही अजून, आणि आपण समजा आपण आता हे कार्या मधून शिकलो हा. पण मग बाकीला नाही शिकले ना असं?
नाही, आपण शिकलो तर आपल्या त्याच्यात काहीतरी जनजागृती आहे.
हा.
परत, व-क-तरी ही म्हणजे, तुम्ही कोणत्या? गावाच्या ठिकाणी लौंगिक छळ-लौंगिक छळ झाल्यावर आप पण तक्रार करू शकतो. तर, आपल्याला आता हे पण कार्या अँप मधून शिकलो ना आपण?
हा, माहिती भेटली ना!
मग? परत ग्रामीण भागात
आणि आप पण समजा बाहेर इथं समजा आपण, आपलं जे होत असलं आपल्या समोर तर आपण बाहेरच्या समजा सं-सांगू शकतो ना, का नाही? पोरीला पण शिकवून द्या तुम्ही, तिला शिक्षणाची गरज आहे. तिला जाऊन द्या.
तेच ना! आणि परत ग्रामीण भागात कसं राहतं? आता काही लौंगिक छळ पण झाले तर अ-म्हणजे मनातच सहन करून घ्यावे पण आता, कार्या अँप मधून आपण हे शिकलो, मनात कोण सहन करायचं, त्याच्यावर पण कायदा आहे.
त्याच्यात
नाही. मंग, कायदा आहे, गुन्हा आहे, काय आवाज उठवला आहे पाहिजे? येशात अगोदर आपल्याला कधी कळलं होतं का?
नाही आपल्याला माहितीच नव्हत ते. माहिती असोन पण आप न बोलू शकत नव्हतो.
ह ह.
हू हू कारण आपल्याला कायदा ते माहितीच नव्हतं ना.
आता सपोर्ट वाटतो थोडा न, तिकडे आपल्याला कायदा किती किती किती जण? कायदा ये काय ये सगळ्या गोष्टी आपण हेच्यातून शिकलो ना. मग परत आपल्याला पणं वाटत. मैला मैहलासाठी साक्षरता म्हणजे साक्षरता कार्यक्रम आपण राबवले बैशी, महिला ज्या येत नाही त्यांला साक्षर केला पाहिजे, कमी मग दिसतय की काय? काय आले पैसे. साक्ष साक्षरतेला पाठिंबा दिला पाहिजे.
आणि देऊ काही शकतो ना, आपण आपण पण समजा आता, तेवढा आपण दहावी बारावी पर्यंत शिकेले, आपण पण शिकवू शकतो ना. सांगू शकतो. कार्या ॲप ना आपल्याला अजून नवनवीन माहिती दिली पाहिजे का? आपण काय करू शकतो बा
बरोबर आहे ना, पारंपरिक पद्धतीला पद्ध म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी अ म्हणजे आपल्यालापण काहीतरी उदाहरण समज काहीतरी अ त्या स्त्रीयाला न दाव उदाहरण झालं तर, काही आयुर्वेदिक वनस्पती पासून औषध तयार करणं.
हा. आपल्याला अशी घरगुती माहिती दिली पाहिजे.
त्या तेच्यात घरगुती माहिती जास्त असते. स्त्रीच्या जीवनातले काय अनुभव हे? काय बदल ये? पहिल्या स्टोरी पासून त्यांनी ते दाखवून दिलं ना.
पाहिल्या स्टोरी पासून आपल्याला तेच माहिती होतं आणि ते भारायला पण आपल्याला सोपं गेलं म्हणजे आपल्याला त्याच्यात कधी अस आळस आलाच नाही. का नाही? हे मी लई अवघड ये मी नाही एक. करू शकत. आता हे फोन फ्रेंडच पण आसच वाटत मला. नाही बाई मी नाही करू शकत, हि लई अवघड ये, पण मग एकदा केला ना, तर असं वाटलं मी करईन आणि मला आजुन काम आलंच, मी ते पण करू शकते.
हा बरोबर.
हा.
ह. ठिवू या आता.
सातच मिनिटं झाली ना. आओ सातच मिनिटं झाली फक्त
सात झाले का?
हा. तारा ताईन केला होता का फोन तोम्हाला?
हा. मी ना, माझ फोन की राणी जवळ, काही ताराजवळ मग ते काय केलं. ते आलं ना मॅसेज पाहिला. मॅसेज पाहिला ना मंग ईला पायले म्हटले बहि जे आ अस
मंग राणीकडे दिवसभर होते तुमच्या फोनात
नाही तर ताराकड होता, काल तीन वाजेपासून नाही एक दिवस आल ते म्हणजे आग ती घ टक प्रत्येक गटास भर लागू राहिल ना तुमच्या गटात भरलं दार आण पहिल्या ग्राम संगाचं भरलं मग ते आम्हाला बारा गट करणं खाते ओपन करणं हे इतके काम आहेत. परत लगप ती ते ऑनलाईन करणं ऑफलाईन करणं मग ती तारा सगळ्या गटाचे भरणारे तला आज संध्याकाळी घेऊन जाय म्हणतो. मग बघितलं आणि संध्याकाळी एका गटाचं कर म्हणलं. नव्हतं केलं आणि आता उद्या द्याय लागन परत
हां द्या ना उद्या तुम्हाला हे काम राहीन.
नाही का? मी काय करीन परत सकाळीच तुला एक कॉल करीन मग तू मला परतन कर.
हां हां सकाळी मी गणसा पाचलाच उठते.
मग आता काम करता करताच करा लागन.
हां हां काम करता करताच करा मी पाचला च उठते. अ पाचला घेईन मी तुमचा कॉल. उद्या तीस आहे ना?
तीस आहे का, मग उद्यान परवा तुला आता तिसरा कॉल का दुसरा?
मला तुमचा दुसरा कॉल आहे, झाला तुमचा दुसरा कॉल.
पण मग पहिल्या कॉलला आपण बोललो होतो का?
हां बोलला होत ना मग! पहिला कॉल कधी केला तुम्ही आपण कांद्याच बी तोडीत होतो का? हां त्यो पण मग धरेलच आपण तो कॉल.
पण मग त्याच्यावर वीसच सेकंद झालेले आहेत.
नाही! आपण भरपूर वेळ बोललो होतो तेव्हा पण म्हणजे आपल्याला सेकंदच महिती नव्हतं. पण भरपूर वेळ बोलो होतो आपण कार्य ऍप विषयी.
हां नाही खरं कार्य ऍप खरं म्हणजे असं गरजेचं ये.
हां.
परत आपण हेच्यावर पण किती गोष्टी शिकलो. तर त्यामुळे त्या सगळ्याच गोष्टी शिकलो नाही.
बऱ्याचशा गोष्टी शिकलो आपण त्याच्यात.
हां आणि आता पण ना आपल्याला वेळ आपल्याला त्यांच्याशी आवड आहे उत्सुक आहे पण आज काही कारणास्तव मधे नाही वेळ द्यायला भेटलो. पण आपण त्यांच्या शेवटच्या तारखेपर्यंत तरी आपलं काम पूर्ण करू ना.
हां करू ना आपण.
हां.
तेच म्हटलं शेवटच्या तारखेपर्यंत तरी त्यांना ते आपल्याला इतक प्रतिसाद देत्या. आपल्याला काय हरकत त्यांना द्यायला.
नाही करू ना आपण त्यांचं काम पूर्ण करू ना.
हां ते दो
हां कारण आपल्याला दोन चार वेळेस मॅसेज आले.
तेच ना ते आपल्याला किती समजून सांगते कोण एवढं हे करत. त्यांचेत खरं आपण आभार मानले पाहिजे.
नाही खरंच आभार असते त्यांच्या आपल्याला कारण आपल्याला घरी बसल्या बसल्या नाही का देऊ शकत एवढं कोणी. कारण बरेचसे हे कराव लागतं ना त्याला पण मेहनत करावी लागती. ती बाहेर काम करायच म्हणल्यावर,
ते दोन पैसे आले तर, आपल्याला कमीत कमी एवढं तरी कळलं ना आपल्यात हातात तरी आले ते आपल्या हक्काचे.
हा.
हक्काचे म्हणत माणूस मी ये माझे आले माझ्या काहीतरी कामात आले. लाईट लाईट बिल भरण्यात. हो नाहीतर मुलांच्या शिक्षणासाठी हो खरंच किती कामात आले ते आपल्या. तेच ना.
चालाल मग ठेऊ का?
हां हां. सकाळी करीन आ.
हा हा.
बरं ठेऊ.